हॅलो,
हॅलो येतोय आवाज?
हा हा, मी करेन तर लागला नाही तुमचा कॉल.
हो का हा असेल काही प्रॉब्लेम झाला असेल नाही मला इकडे कॉल.
हो का तो फेक गेला मग काॅल काय नाही बसले तुम्ही काय करता?
अ काय आहे मी गृहिणीच आहे तशी, पण सामाजिक कार्याची आवड मला! सामाजिक क्षेत्रात आहे थोडंस करत असते.
हो का म्हणजे काय करता?
अस सामाजिक म्हणजे माझी एक संस्था आहे. अ वैभवी सामाजिक संस्था म्हणून, त्याच्या अंतर्गत काही कार्यक्रम, कोर्सेस घेणं. काही शाल शाळेसाठी काही करता आलं तर तसं म्हणजे थोडं राजकीय पण आहे.
हा अच्छा निघाल,
राजकीय आणि सामाजिक, हो हो घरीच असते. बाकी आप हा हा, तुम्हाला काही आवड असेल ना काही छंद?
हा मी ब्लाऊज वगैरे शिवते टेलर आहे म्हणजे!
हो का छान आहे ना आता सध्या, तर म्हणजे ब्लाऊजच वगैरे म्हटलं तर भरपूर चालू असतं ना काम.
हो असतच आता म्हणजे लग्न सीझन आलं. काम खूपच असतात ऑर्डर! ज्या म,
हो आणि आता असं काही नाही लग्न असल्यावरच! हा आता आहे ना प्रत्येक, गोष्टींसाठी आपण नवीनवीन कपडे घेत असतो बघा, दर महिन्याला मी तर म्हणते माझे स्वतःचेच! हो माझ्या स्वतःच्या दर महिन्याला पाच सहा ब्लाउज शिवायचे असतात म्हणून म्हटलं. की आता तसं पूर्वीसारखं नाही आहे बुआ असं. आपण प्रत्येक सणाला घेतो प्रत्येक फंक्शनला, नवीन कपडे घेतो नवीन ब्लाऊज शिवतो असं?
हो बरोबर आहे? सगळीच म्हणजे कोणता सण की घेतच असणार.
हो तेच ना मग आता म्हणजे प्रत्येक सहसहा किती पण अ. सर्वसामान्य असो किंवा मोठे असो कोणी पण असो ते घेताच नवीन. प्रत्येक सणाला साड्या वगैरे घेतात,
हो साड्या हो आणि परत मुलींना, आ ट्रान्झा म्हणजे? जास्त करून रेडीमेड कोण नाही घेत शिवून बघतात. जे शिवून घेतात. आता ओल्ड साड्या असतात आपल्या त्याच्या मग ड्रेस शिवतात. मुली खूप म्हणजे असं फॅन्सी-फॅन्सी घेतात आता बघ. ना सोशल मीडियावर की असं आता नवीन-नवीन ट्रेंड येतं तसं घेतात.
हो-हो-हो बरोबर तुम्ही शिवतात का ड्रेस?
हो ड्रेस पण शिवते मी घागरा वगैरे पण शिवते.
हो ना छान आहे ना मग आता कसं नवीन-नवीन भरपूर आलेले आहे त्याच्यात फॅशन डिझाईन वाले त्यांनी खूप वेगळे काढलेलेत ते वन पीस असतील अ ते पूर्वी पोलक ते राय म्हणायचो आपण तसं.
हा.
सग जुनं सगळं आलंय आता ते.
ती नवीन फॅशन आले आता तर. म्हणजे पहिले जे घालायचे ते आता नवीन ट्रेंडिंग होतात.
ट्रेंडिंग होतात बरोबर आहे आणि छान पण वाटतं ते.
हो आता ते बलून वाले हात ते पहिले चालायचे ना. ट्रेंड आलाय मग परत सगली तेच सांगतात की आम्हाला असं पाहिजे. आम्हाला असं पाहिजे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सगळे असतात आणि डिझाईन पण खूप असतात ना.
हा बरोबर आहे आणि भरपूर आहे त्याच्यात वेगवेग ब्लाऊजचे म्हणजे बाहीचे पण. आणि मागचा गाळा पुढचा गाळा भरपूर त्याच्यात वेगवेगळे आलेले.
गळ्याचा तर खूपच डिझाईन आहेत.
हो गळ्याच्या पण खूप डिझाईन आहेत खूप छान आहे आणि बाईच्या पण खूप ओ. खूप आहे म्हणजे वेगवेगळ्या एक से एक डिझाईन आहेत बाईच्या पण.
हो युट्यूब वर किंवा गुगल व वगैरे टाकलं का किती येतात. फॅन्सी-फॅन्सी एकदम.
हो त्यात नु त्यातून पण शिकण्यासारखे आहे आपल्याला युट्यूबला पण वेगवेगळे. दिसतात व्हिडिओ किंवा मग आणि सगळं शिकवतात. काय नाही त्या व्हिडिओ पण आलाय त्याच्या कटिंग कशी करायची. तुम्ही गळे कसे बनवायचे? बाहीचं डिझाईन कशी?
वेगवेगळी पद्धत वेगवेगळी असते शिवायची. मग काय-काय तर समजत नाही आप आपल्या पद्धतीनेच म्हणजे करता येतो म्हणजे आता. मी तर आता म्हणजे बघत कुणी सांगितलं की मला असं शिवायचंय ते बघतल्या बघत ना लगेच. समजत म्हणजे फॅशन पण मी शिवते ना.
हो रा
स वन पीस पण आता खूप घालतात. वन पीस घालतात परत आता ते कॉट सेट वगैरे आलेत बघा नवीन. त्या पण मुली खूप घालतात. प्लाजो सेट वगैरे
हम्म आता सहसा हो घरी पण वापरायला डेली यूज साठी पण ते कॉर्ड सेट वा
हो न शॉर्ट कुर्ती ती त खूप खूपच ट्रेंडिंग आहे, ते तर जामच माझ्याकडनं शिवून घेतात. हो कार का त्याला कपडा जास स्त नाही ना लागत, एका साडी मध्ये तीन चार हो होऊन जात कोण असल हा आपण मॅचिंग मॅचिंग करूया, म्हणजे कोणत सण असला की आता सगळ्या म्हणजे बायका कशा साड्या मॅ चिंग करतात, तस आता मुली पण टॉप मॅचिंग वगैरे करतात हे ना.
हो हो हो बरोबर छान आहे ते आणि आता आहे ना जुन्या साड्यांचे शिवून कार्यक्रमांना वगैरे वापरतात लग्नांमध्ये सुद्धा.
आईचे जुन्या साड्या असतात ना.
हो ते साऊथच एक घागरा सारखं असतं बघा ते हळदीला वगैरे वापरतात, तो लूक. हम्म छान वाटतं ते पण.
हो आता होे नेतात पोरी शिऊन. आता लग्न आलं का त खूपच आणि सण असला की मग घेतात नारली पौर्णिमा वगैरे पण येते ना.
हो आणि हे कॉलेजचे वगैरे डेज पण चालू असतात ना.
हो
त्याला पण त्यांना पाहिजे असत ते, हो ना हम्म हम्म हम्म
ब्लाउजअ ड्रेस वगैरे पण असतात.
हो हो हो सध्या खूप जास्त चालणारा बिझनस तोच ये.
हो आणि आरीवर्क पण खूप चालतोय आता. आरी वर्क परत मेकअप वगैरे
प्रॉब्लेम होतो का?
हो होतो त्याला म्हणजे ती दाब असते ना, ती चेंज करायला लागते म्हणजे दू सरी आणायला लागते, नाहीतर आपली जी साधी असते ना मशीनला ती जर युज केली, तर ते मनी असतात ना ते तुटतात.
हो ना म्हणजे ते थोडंस री सीसी आहे न शिवाय
हा आणि त्यांना परफेक्ट बसला पण पाहिजे ना, नाहीतर मग बोल तात की हा हिने असा शिवला हिने तसां शिवला नावं ठेवायला पण असतात ना काही काही
हो आणि ते महाग पण असत ना जरा ब्लाऊज पीस असेल किंवा मग त्याच्यामुळ थोडस तुम्हाला काळजीपूर्वक शिवाव लागत असेल ते.
हो मी अरीवर्कचा पण आता क्लास केलाय, पण माझा आ झाला महिना झाला म्हणजे मला केलाय पण मी अजून कोणाच दुसऱ्यांच तर घेत नाही आधी बोललो स्वतःचा करून बघूया ना?
शिवला का मग एखादा?
नाही शिवलाय नाय. अजून माझे आड अर्धाच ब्लाउज म्हणजे वर्क केलाय मी अर्धाच झालाय. तो झाला का म शिवून बघीन. म्हणजे कसा वर्क पण मीच करेन आणि मग शिवून पण मीच घेत ना मग का वर्क दुसऱ्या कडून करून घेतात. किंवा मग आपल्याकडे शिवायला देता असा नको, मग एकदाच होऊन जाईल म्हणून मी तोपन केला. आणि
हा हा.
त्यात पण आहे आरीवर्क मध्ये खूप पाठ वगैरे दुखत आणि एक एक क एक मनी शिवायला लागतो ना तो म्हणजे विनायला लागतो.
हो हो. ते तुम्ही स्वतःच बनवताय ना त्याच्यामुळ थोडस त्रास होत असेल. म्हणजे आरी वर्क पण करायचं प्लस ब्लाउज पण शिवायचं आहे असं.
हो.
हम् हम् पण बरं एक आवड तुमची एक छंद पण होतो, वेळ पण जातो, आणि पैसे पण मिळतात.
हो त्याचे खूप पैसे घेतात आरीवर्कचे म्हणजे हजार, पंधराशे दोन हजार नवरीच असल तर म अडीच अस घेत तच कारण का खूप भरलेलं असत ना नवरीचा ब्लाऊज पूर्ण.
हो. चांगलं आहे ना मग एवढे पैसे मिळतात ते. हम्म हम् हम्म.
तर मी स्टार्ट केलं अजून कोणाच घेतला नाही बघू आता असस्ते असते आपला पहिले करून बघू नंतर मग दुसऱ्यांचा घेऊ. स्टेटस टाकतो किंवा इन्स्टा ग्रॅम वर टाकतो ना मग ऑर्डर येतात ते म्हणजे बघून.
हो हो ते तर आहेच इतर ब्लाऊजचे थोडे कमी असतील ना? पैसे?
हो आपण असं ब्लाऊज शिवून घेतो ना त्याच आमच्या इकडे म्हणजे घेतात एक एकशे ऐंशी, दोनशे. ताड ब्लाऊज असते त्याच. तुमच्या इकडे किती घेतात? म्हणजे काय प्राईज आहे?
हा आमच्याकडे अस्तरवाल्याचे एकशे ऐंशी पर्यंत घेतात कोणी ओळ खीचे असते दीडशे पण घेता एकशे सत्तर एकशे ऐंशी. असं आहेत. आणि थोडस अजून त्याला थोडं फॅन्सी केलं की हा थोडसं अजून त्याला काही लटकन वगैरे हेत ते लावलं की दहा दहा रुपये वाटतात त्याचे.
हो मग ते वाढतात ना पैसे.
हो हो पण मग बरं आहे आता कारण भरपूर एका दिवसात भरपूर ब्लाऊज शिऊन होत असतील ना?
हो होतात मी जास्त नाही बसत. तरी तीन चार शिवतो जास्त म्हणजे मोठी ऑर्डर असले ना लोड असला का मग शिवते नाही तर रोज एक एक एक शिवते कंटाला आला का.
हं हं बरं बरं चालेल चालेल चला छान वाटलं.
हां ठीक हाय चालेल.
हो हो चालेल चालेल ओके.